हॅलो, हा ताई बोला.
हा ताई आपण ये ना शेतकऱ्यांविषयी बोलूया आवाज येतोय का माझा?
हो हो येतोय.
तुमचं थोडं कमी येतोय मला आवाज
हात
हॅलो.
हॅलो.
हा, हा म्हटलं शेतकऱ्यांविषयी बोलूया आपण
हा हा चालेल.
शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जाणारा शेतक रात्रंदिवस कष्ट करून अन्नधान्य पिकवतो.
हा.
आपल्या भारतातले जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे अ शेतीवर अवलंमूर ये, शेतीच करतात सगळी बरेसे सत्तर ऐंशी टक्के लोक शेती करता आपल्या भारतामध्ये आणि शेतकऱ्यांलाय ना शेती करण्यासाठी सुपीक जमीन व पाणी लागते तसेच अ अ मनुष्यबळ ही महत्वाचे आहे. आणि शेतकऱ्यां शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती सर्व काही असते. बरबर आये की नाही? त्या शेतीवरच त्यांच्या कुटुंबानी कुटुंब आणि अन्य व्यवसाय करणारे लोक शेत शेतकऱ्यांवर अवलंबून असतात म्हणजे आता शेती करणं, बाकीचे लोक पण शेतीवर अवलंबून असतात. कारण ज्यांना काही शेती वगैरे नाही, ते त्यांच्या हित शेतात काम करून अ पैसे मिळू शकता किंवा असे अ गाडी अ भाजीपालाचे गाडीवाले य त्यांच्या अ भाजीपाला वगैरे घेऊन जातात, ते त्यांच्याव अवलंबून असता, अस म्हणजे शेत कऱ्यांवर बन बरेच लोक अवर अवलंबून असता असे
म्हणजे जवळपास सगळे शेतकऱ्यांवर अवलंबून असतात.
हो.
आता मोठ्या मोठ्या शहरात पण ते सग, जे खातात ते पण सगळं शेतकऱ्यांनीच उगवलेलं अस
ओ हो हो.
म्हणजे असं म्हणता येत नाही बरेच लोक अस म्हणा म्हणजे असं म्हणता येईल की सर्वज जणच अ शेतकऱ्यांवर अवलंबून असतात.
हो सगळे शेतकऱ्यांना कारण शेतकऱ्यांनी काही कमवल अ पिकवलंच नाही तर आपण खाणार काय बरबर आय कणी हा शेतकऱ्यांना असं ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ बेमोसमी पाऊस अशा अनेक संक संकटांना त्यांना सामना करावा लागतो.
हो शेतकऱ्यांना शेतात पण पाण्याची पण कधी कधी कमी असते त्याला पण समोरे जावं लागत.
हो.
परत त्यांना वेळेवर कधी कधी धान्य भेटत नाही. पीक बिया भेटत नाहीत.
हो बियाना भेटत नाही त्यांना लवकर किंवा पाऊस लवकर येत नाही आता तर पाऊस येऊन नाही राहिला, तर पेरण्या पण थांबले त्याच्यामुळे
हा आणि आता आता काही काही जणांनी पेरणी केली तर त्यांचं त्यांच उगच पेरणी केली, असं झालेलं आहे.
हो पावसाचाच पत्ता नाई आणि पेरणी करून वाया जाते मग त्यांच्या
हा मग त्यांना तिथं मनुष्यबळ अ करावं लागत तिथ त्यांना स्पिंकलर वगैरे अस पाणी द्यावं लागतं त्या पिकाला जे जे लावलेले आहे त्याला
हो. आणि पाण्याचं प्रमाण खूप कमी होऊन चाललंय आता म्हणजे. पाऊस पडला तर ठीक आहे नाही, तर मग ते विहिरी पण आटून चाललंय आता पूर्ण.
आता खूप काही जण खूप काही शेतकऱ्यांच्या विहिरी आटलेल्या आहेत पाण्याची सोय नाहीये कुठ
हो. आणि हवामानाच्या होणाऱ्या अचानक बदलामुळे शेतातील सगळे पिकांचे नुकसान होते. अ बाजारपेठेत बाजारभवांची घसरण बँकांकडून घेतलेले कर्ज त्यांची परत फेढीची मुदत अशा अनेक संकट ना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते.
काही काही जण काही काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ होते, पण काही काही जणांचे होत नाही मग त्यांना ला त्रास होतो ते कर्ज फेडण्यासाठी नंतर.
हो. कारण शेतीतच काही म्हणजे पाऊस आला नाही तर मग पिकं पण येत नाही. त्यांना खूप संकटांना सामोरे जा्यावं लागतं सर त्यांचं सगळं जीवन ते च शेतीवरच अवलंबून असतं ना, त्यांचं कुटुंबाांनाही पाहाव लागतं सगळंच बघावं लागतं.
हा. आणि पाऊस जर नाही आला आणि शेतकऱ्यांनी जर शेत नीट करून ठेवले पेरण्या ची वाट बघत तर ती परत आणखीन एकदा त्यांला नीट करावं लागतात परत शेत.
हो डबल काम करावं लागतं त्यांना.
हा.
परत पेरणी करून परत जर नाही पाऊस आला तरी पण त्यांना म्हणजे किती मोठं हे येस संकट म्हणजे त्यांच काहीच असं ठरलेलं नसतं की बुवा ते सगळं बेभरोस अस्तं पावसावरच
हा आणि पेरणी करून पण एखाद्या वेळी जास्तच पाऊस आला तर ती पेरणी केलेलं पण वाया जात.
हो वाहून जात काही काही शेताच्या शेत वाहून जातात, जास्त पाऊस जर आला तर.
हा.
म्हणजे जेवढा पाहिजे तेवढाच पाऊस यायला हवा नाही तर जर जास्त पण आला तरी काही उपयोग नाही आहे. आणि जर कमी पण आला तरी त्याचा पण काय उपयोग नाही.
हो. गाय, बैल, गांडूळ, बेडूक असे अनेक शेतकऱ्यांचे मित्र आहेत. गुरडोरे ही त्यांचे सर्वात मौल्यवान अशी मालमत्ता संपत्ती समजतात ते. शेतकरी म्हणजे. गाई, म्हशी असे बैल
अ त्यांचा एक छो टसा व्यवसाय पण असतो शेतकऱ्यांचा गाई म्हशीच दूध डेअरीवर घालणे त्याच्यातून जे वढे पैसे मिळतील त्याच्यावर पण घर चालवतात ते.
हो बरोबरे.
आणि असे छोटे छोटे पण व्यवसाय असतात खूप.
हो काही कुकुट पालन वगैरे करता, कोंबड्या पाळता, काही बकऱ्या पाळता असं ते पण व्यवसाय शेती बरबर ते करतात. आण म अ म्हशीनची जे उत्पन्न घेतात चांगलं म्हशीचं दूध वगैरे पाठवता. ते पण चांगलंये. म्हणजे पूरक व्यवसाय म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून ते अ ते पण व्यवसाय करतात त्याच्याबरोबर असं.
हा. आणि शेतकऱ्यांना जर काही शेतकरी शेतात राहत असतील तर त्यांला लाटीचा पण खूप त्रास होतो.
हो.
त्यांला जर दिवसभर लाईट नसेल तर त्यांना रात्री धार धरावं लागतं जर रात्री लाईट असेल तर मग त्यांची झोप पण नीट वगैरे होत नाही.
हम्म.
आणि रात्रभर पण काम करुन दिवसभर पण काम करायचं हे जरा अवघडच आहे ना.
हो ना.
कुठे कुठेच असते दिवसभर लाईट आणि आता ते सोलारच चालू केलं आहे त्याच्या मुळ काही-काही शेतकरी ज्यांला ती योजना मिळालेली आहे ती तेच फक्त दिवस दिवसभर धार धरतात बाकीचे रात्रीच धरतात ना.
हो हो. आणि भारत सरकारने शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक साधने, अनुदान, सिंचन अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची परिथिती त मागील दी काही दिवसांपेक्षा आता थोडी चांगली आहे बा असं.
हा जरा चांगली आहे आणि आता काही काही जमीन पण जमीन पण सुपीक राहिलेली नाही
हम्म
मग त्याच्यासाठी शेतकऱ्यांला जे सेंद्रिय अ खत असत ते वापरावं लागायलाय जास्तीत जास्त
हो
आणि सरकारने काही काही जे केमिकल युक्त आहेत खात ते बॅन केलेले आहेत सध्या भारतात पूर्ण
हम्म हम केमिकल मु पण खूप आजार वाढताय ना शेतकऱ्यां म्हणजे भाजीपाल्यांवर वगैरे फळांवर ते केमिकल युक्त मारल्याने आपल्या शरीराला खूप त्याची हानी पोहोचते ना
त्याच्यामुळे नैसर्गिक काही राहिलेलंच नाही सगळं केमिकल्सच बनलेलं आहे आता
हम्म शेतामध्ये जेव्हा त्या शेतकऱ्यांना चांगलं पीक येतं तेव्हा शेतकरी खूप आनंदात असतात ते त्याची मालाची कापणी वगैरे करून बाजारात घेऊन जातो. पिकांचे उ त्पन्न घेऊन तो आपल्या कुटुंबाचे तसेच संपूर्ण जगाचाच उद्दार उदरनिर्वाह करतो शे शेतकरी.
हा.
शेतीमध्येपण वेगवेगळे पिकं घेतात. जसं ऊस काही डाळिंब, द्राक्ष बर्याच प्रकारचे पी
हा आणि आता आता शेतकरी फुलांची लागवड करायलेली आहेत. त्याच्यामुळे त्यां म्हणजे त्यांचं त्यांना त्याच्यातून पैसे जास्त भेटतात.
हं. हॅलो.
हॅलो.
हा आवाज येतोय, आता मध्येच कॉल आला. अरे कोण करतंय का मिसकॉल वर ह् हॅलो.
हां बोला बोला.
हा. तर शेतकरी दिवस आणि रात्र शेतामध्ये अ काम करून धान्य पिकवतो, म्हणून आपल्याला दोन वेळचं जेवण व्यवस् थित जेवायला मिळतं.
हा.
आपण सगळे शेतकऱ्यांवरच अवलंबून आहे, सगळं आता
हा.
आणि आता आता हो, आमची आहे शेती.
हम्म. आमची पण आहे शेती, शेतीमध्ये थोडंफार झाडं वगैरे लावले का तुमचे?
हो आंब्याचे वगैरे आता ते आंब्याचे झाडंपण काही स्कीम मध्येच भेटलेले ना. ते त्याच्यामध्येच लावलेले आहेत.
हो का? कोणते कलमी लावलेय का, आपले असे साधे?
अह कलमी. ते सरकारकडूनच सरकारी आंबे भेटले होते, लावण्यासाठी.
हा हा, त्यांचे फळपण लवकर येतं ना?
कर येतात. म्हणे आप ते गावरान आंबे कसे त्यांना खूप मोठं होऊ द्यावं लागतं आणि मग त्याला फळं लागतात. ते तसं सं नाय, ते छोटे असतानाच त्याचे फळ येतात.
हो.
आता आपण थांबूया आता.
हो चालेल ताई, तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं हो.
हा, धन्यवाद.
धन्यवाद.